हा नाही अजून आता करायचं. तू पिलीस का नाही?
हा हा.
आता बसलोय आवरायचं. ते नव्हे मला जरासं हेच माहिती पाहिजे होती
कशाची ग?
प्रिन्सेस कट ची.
प्रिन्सेस कट होय.
हा, शिवत्यास?
हो शिवतोय की तेच असतात जास्त.
काय करायचं माहितय काय त्याला आपलं सिम्पल ब्लाउजचं असते की नाही कटोरी ब्लाउजचं बॅक साइडचं पॅटर्न नसतय ब
हां
ते घ्यायचं आणि ते आहे हा आहे तसं घ्यायचं
हां
आणि इकड ते आपण प्रिन्सेस करला पुढं हे करतोय शेप देतोय माहित्या
हां
त्याला कणी तसच असं दीड इंच खाली घ्यायचं काय म्हणजे इथन मधन आपण हुक्क लावतोय कणी
हा हा
हुक्काच आणि काजाचं पट्टी असत्या तिथून दीड इंच तिथून साडेतीन इंच घ्यायचं. आणि साडेतीन हा साडेतीन किंवा चार घ्यायचं. म्हणजे आपल्या याच्या साईजनुसार.
हां हां.
आणि तिथून पुढं दीड इंच घ्यायचं किंवा दोन इंच घ्यायचं आपल्या म्हणजे आपल्याला शेप पाहिजे तसा त्या हिशोबानं घ्यायचं.
हा हा हा.
मग ते दोन इंच तिथं गेलं की नाही मग आपण इकडं कडला असते बग
हा मुंड्याला वरती मुंड्या मुंड्याला आडवं किंती टाकायचं?
ते आपला छातीचा भाग आणि त्याला वरती जरायच आता आपलं पॅटर्न आहे की नाही. तेच भाग ठेवायच.
हा मग नाही बॅक साईड ही काढली हं अ त्याच्यातच आता आपल्याला प्रिन्सेसचं म्हटल्यावर. बॅक साईड हाय अशी ठेवायची कपडावर हां हां. आणि पुढची बाजू काढायची असेल तर मागच्या बाजूत किती वाढवायचं?
तेच कि आता आपण इथं अ हेला चेस्ट ला घेतोय की नाही माप. दीड इंच घेऊन दे किंवा दोन इंच. तेवढंच माप तिकडं घ्यायचं. आणि मार्जिन म्हणून एक अर्धा इंच किंवा एक इंच आपल्या ह्याच्यानुसार वाढवायच.
हां आणि आपल्या ह्याला अ कमरेच्या अ मापात किती वाढवायचं?
तेच सांगालोय कमरेच्या तिथंच सांगालोय. कारण इथं आपण कट करते की नाही प्रिन्सेस कटला खाली.
टक्स ला किती जाणार मधल्या टक्सला.
चार इंच घ्यायचं.
चार इंच इकड दीड इंच अ अरे उभा उभा चार इंच घ्यायचा होय.
हा उभं चार इंच घ्यायचं आणि आडवं असं आपल्या साईज सांगाल तुला. म्हणजे जास्त म्हणजे अस जाड असलं तर दोन इंच घ्यायच. आणि आपल्यासारख अस नॉर्मल असल तर मग दिड इंच.
दीड इंच हा, दीड आडवं घ्यायचं. आणि उभ्याला चार इंच घ्यायचं हां. आणि परत तिथंनं मग आकार पुढं पुढच्या बाजूची उंची जास्त ठेवायची.
पुढची आणि पाठीमागची दोन्ही पण प्रिन्सेस कटला जरा जास्तच ठेवायची उंची.
होय, किती अर्धा इंच जास्त ठेवायची काय?
नाही नाहीम्हणजे अ प्रिन्सेस कटची उंची कशी साडे तेरा, चौदाच्या, पुढंच असते न‌ई.
होय एवढी असत्या.
होय म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांच्या हे जानुसार.
हां हां हां हां हमं चालेल की मी तेे कटिंग करतो.
हा हा बागकी एक कट करून तसं.
हां हां आणि माझं काय व्हायले माहित आहे काय मला अ स्लीवचं माप आहे की नाही
हा हा.
स्लीवच्या मापाला कि नाही, अ अ. पुढच्या बाजूचा आकार असतय की आतला
हां हां.
तोच मला जमेनाच.
म्हणजे असा फिश आकार द्यायचा गं.
हा फिश आकारच घे म्हणजे, हे होईना मला ते काढायचं,.
पूर्ण कटिंग करतोय क नाही
हां... हा...
त्याला क नाही. अर्धा इंच खाली घ्यायचं तिथनं.
तू शिवत्यास क नाही, ते परफेक्टच बसतय?.
होय बसत्यात की.
हा... हा... हां
तकरार कोणाची काय येत नाही होड़,, प्रिन्सेसकट म्हणजे जरा लूज तेण होतय,. लूज ठेवा म्हटलं, तर लूज ठेलतोय मी.
अं हा म्हणजे असं, अ चुन्या वगैरे पडत्यात असं बाहित?
नाही नाही नाही, तसं काय आलं नाही, कुणाच तक्रार नाही. मी माझ पण स्वतःच पण प्रिन्सेसच शिवालो
मी पण तस शिवतोय माझं. असं हे नाही. मग तेच, आतल्या आता पुढच्या बाजूला काय करायचं. जरासं आतनं आकार द्यायचा काय?
हा, आतनं आकार द्यायचा.
हा,
आणि तो आकार पुढच्या साईटला फ्रंट साईड लाच घ्यायचा,,, हा,, नाहितर बॅक साईड ला गेला का नाही, मा असं टाईट होतय. आणि ताण पडतोय तीथं.
होय.. होय.. पुढच्या साईडलाच,, फ्रंटलाच घ्यायचा. दोनीपण बाजूला. हम्म
मग
काय नाही ब तेच अ आहेत गं, शिवायची
हा हा.
मग ते आता ते प्रिंसेसस सांगितल्यात
बाहेरचे घेतेस काय आजू
घेतोय की,, बाहेरची पण घेतोय नाही घेतो की, वेळ मिळेल तस शिवायचं. आता, वन पीस पण भरपुर आल्यात.
वन पीस, मला पण येत्यात बई इथं, मी घेत नाही, ब्लाउजच हाईत.
घे की बई,, पैसे घ्यायचं तीनशे साडेतीनशे वगैरे असं जास्त घ्यायचं गं.
अगं अस्तर कुटनं आणायचं.? अस तर च अवघड आय नाही.
नाही मी काय करतोय सांगू तुला,, अस्तरला,, अ माझ्याकडे शक्यतो की नाही अशा सिल्कच्या साड्यांचेच येत्यात शिवायला काय
हा हा.
म सिल्कच्या साड्यांचा शिवाला आल्यावर मी त्यांना काय एक सजेशन देतोय,, की मध्ये अ अस्तरला एखादी साडी द्या म्हणतोय त्याच कलरची.
हा हा.
जुनी एखादी साडी घ्यायची, आधीच साडी लावतोय मी आतनं, अस्तर भरपूर लागतंय गं पैसे भरपूर जातात.
होय तेच की, मग त्याने मला पण विचारलं सोड भरपूर जणांनी विचारले.
मग मी तसंच आहे, आता तुला सांगू जवळजवळ आता एका बाईनं बघ अ अकरा वनपीस शिवायला दिलेली.
हा हा.
होय आणि तिजंच बघून, मी साडेतीनशे घेते. त्यांचंच अस्तर सगळं त्यांचंच, फक्त शिलाई आपली.
मग मी अ मला पण आलतीत सोड दोन, मग मला काय तेवढं इकडं आमच्या इकडे तेवढी शिलाई नाही, मी दोन दोनशे रुपये घेतलेलं.
ए दोनशे रुपयाला काय परवडतंय आणि हे‌ आपलं खाली पिको कर करतेस का साडीच्या काटाला?
पिको करा म्हटले तर करतंय, ते बी बाहेरनंच करून आणतोय की घरात कुठं, मायाकडे नाही पिको
पिको पूर्ण ड्रेस ला.
ड्रेसला व्हय, नाही मी परवा आणलेलो तेवढं दहा रुपये घेतलेलं तिचं. दहा पूर्ण साडी नाही तेवढं म्हणजे मुलगीचा हो
लहान मुलगीचं होतं हा हा, मी कसं करतोय पूर्ण एक साडी वापरतोय बघ वनपीसला पूर्ण साडी.
होय पूर्ण जातंयच सोड, म्हणजे कसं एकेकांना चुन्या पाडून नको असतंय नाय, मग त्यांचं पूर्ण येत नाही साडी.
ए तसं नाही ते आपलं ह्याचं अ चार घडी टाकायची साडीची आणि चार घडी टाकून वरती अ आपला अ आपल्या कमरेचा भाग असतोय की नाही कमरेचा अर्धा भाग टाकायचा.
हा हा.
आणिक चार भाग टाकून वरनं असं घ्यायचं आणि असं गोल आकार काढायचं बघ. पूर्ण साडीचा एवढा छान ड्रेस होतोय.
हा हा, म्हणजे मी शिवल्या सोड. काटा पदराचं त्यांना चुन्या पाडून पाहिजे होतं, दोन दिलतं शिऊन.
हा हा हा.
ला ठेवलेलं की मी, बघितलं नाहीस काय?
होय? एवढं काही मी बघितलं नाही, बघितलं अशिन बघितलं अशीन, पण आता काय आठवत नाही मला. आता पण आहेत बाई भरपूर आहेत आता, अ स्कूल मधली तेन टीचर द्यायला लागल्यात अगं. खरं वेळ मिळत नाही गं‌ शिवायला.
हो तिथं एकच कुठलं तर होते गं जॉब तर नाही तर ते हे तर.
काहीच होत नाही, एक तर एकच होत तय होय, आत्ता आलोय बघ मी पण मगाशी आणि आल्यान तर जरा बसले म्हटलं फोन करूया.
आणि बाहेर जाऊन आल्यावर तर काही कामच होत नाही.
होय, दिवसभर नको वाटतंय कंटाळा येतोय.
आणि उन्हाळ्यात लाईट एक सारखी जात्या.
कसला उकाडा वाढलाय. नको वाटायला लागलय. वातावरण असलं बेकार झालंय.
होय.
हम्म. वातावरणामुळे नको वाटायला लागलय. दगदग होत्याय की नाही.
होय. ऊन्हा- ऊन भरपूर कडक पडालय.
होय. आता वातावरण, पावसाचं झालंय बघ इकडं.
होय. आबाळ आले ना म. इकडं पण झालय की, आता लाईट पण गेल्याव, तास झालं आता.
हम्म. होय. तिकडं सारखी जाते का लाईट? इचं गल्लीच्या साईडला. होय. कारण तिकडं, माग तेन हायत ना. हम्म.
रात्री बाराला तर, बाराला जात्या. दिवसाचं पण जात्या. शिवायल की, असं.
हम्म. होय, सारखी लाईट जात्या बघ.
निशा पण आल्या नव्हे.
कधी आल्या? हा, आता आल्या असणाराय गं. होय, होय. हा, हा. मुलगी झाली, छान झालं बघ तिला.
एक महिना कंप्लीट झाला मग.
हा, हा, हा. ती ह्याला लागली ना अ अंगणवाडी सेविका. चांगलं झालं बघ, की नाही. सरकारी नोकरी लागली.
होय. पण झालं की आता तिज. दोन वरच हे करायला लागतय.
होय, होय. नाही, नोकरी लागली भारी झालं तिला, म्हटलं ग.
होय.
हा. होय, होय. सोनीचं पण चा, सोनी काय फिरायला गेलेय वाटतं.
होय, नंदाकड गेल्या म्हण बाई. येणारय म्हणली. उद्या यील उद्या. हम्म.
हम्म.
ते तुझा झालं, काल लावलेलं तिला फोन. वेळ हाय काय म्हणून.
हा, हां, हां, हां, हां. नाही, आता ती बाहेर गेल्या ना. आता तिला काय, वेळ नसणार गं. बाहेर गेल्या. हा, ते बाळ रडतय.
सारखं रडत्याच म्हणते ती. दमावत्याच म्हणते पुर्गी.
लहानाय गं. रडणार की.
हम्.
हम्म. म आणि काय?
आणि काय नाही ब, निवांत. नाही, नाही त्या येत. आता स्वयंपाक तेन करायचा.
होय. हां, हां. मी पर आता, आवरणार बघ, आत्ताच.
होय. भांडेेयत अजून घा